आ हॅलो
येतो आवाज!
हो येतोय
काय कशाला पाहिजेत दर
अ मस्त आहे झाले. चहा पाणी वगैरे
नाही अजून बाकी करू आता मुलीचा अभ्यास घेतय
होय कोणत्या क्लासलाय?
नर्सरी
अरे बापरे! छोटी आहे मग
हो
लेकराना मग जवळ बसूनच घ्यावं लागतं.
हो करत नाही ना ती
ह सगळ्यात मोठ काम असतं. ते आईचं
हो
हो लेकर आपण घेऊन बसल्याशिवाय बसत नाही. अभ्यासाला
आणि ती माया खर तर आईलाच असते नाही का! व्यवस्थित करणं घेणं जवळ तर
हम्म आईला कसं सगळं सकाळपासून लेकरांचं करावं लागतं.
हो
आणि लेकरं पण मग आई करती आपलं हे ते म्हणून मग निवांत असतात. आपल्याला काही ताण राहत नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत बघतो. ना आपण हा हा
तसं तर आई शब्दातच ते सगळं काही दडलेलं आहे. नाही का आ म्हणजे आत आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्मा ईश्वर म्हणजेच आपली आई असते.
हा असते बरोबर आहे.
हो ती प्रत्येकाच सगळ करते प्रत्येकाचं
हा तिला कंटाळा करून जमतच नाही ना आई कधीच कंटाळा करत नाही. कुठल्याच गोष्टीचा आपल्यासाठी रात्रं दिवस झटत राहते. तिला सकाळी ट्युशनला उठ उठवण्या ट्युशन ला जायला. उठवण्यापासून टिफिन करून देण्यापर्यंत सकाळी काही नाही खाऊन गेलं लकरू म्हणून काहीतरी डब्यामध्ये करून द्यायचं. सकाळच्या ह्यायला खायला म्हणजे तिचं वेगळंच राहतं ना!
हो
ह
म्हणजे ज वासराची गाय राहते. तशी आपल्या लेकची अस नाही का कुठली गोष्ट कधी नही कमी पडू देत लग्न झाल्यावर आपल्याला कमी पडू देत. म्हणजे आपण जेव्हा निघतो! तेव्हा तिला असं होतो. तिला काय देऊ आणि काय नाही अस होत असत
हो ना! आईला म्हणजे आई कस त्यागाची, मायेची अ मूर्ती असते न. हा आणि नऊ महिने बाळाला पोटात वाढून ती जन्म देते आयुष्यभर स्वतःच्या मुलांसाठी झटत राहते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. आणि तस तर बाळाची आईच पहिली गुरु असते मार्गदर्शक.
आईच ये आपली पहिली गुरु असते खर तर तिनंच आपल्या एवढं, नऊ महिने नऊ दिवस सांभाळलेलं असत नाही का? आपण एक किलोच वोज घ्या, एक किलोचं वज घ्या आपण एक दिवस पूर्ण घेऊन जाऊ शकत नाही, ती नऊ महिने म्हणजे छोट छोट छोट अस नेते बरोबर, म्हणजे तीच दहा किलो वजन जवळ पास वाढून जात तरी ते पेलवत असते नाही का, ऊन आपल्या तटी ऊन, वारा, पाऊस सगळं झेलत असते ती, स्वतःला किती त्रास झाला तरी ती, हो मुलांकडे हो ना.
मुल जन्माला आल्यापासुन त्याल कस जगायच म्हणजे साध बोलायच कस आणि संस्कार कसे द्यायचे ते आईकडूनच हो होतात न सगळ बाळावर, मग म्हणून तर आईला मुलांची पहिली शाळा म्हटली जाते न, आपण शाळेत पण बघा आता गुरुपौर्णिमेला वगैरे लेकरांकडून आपण भाषण वगैरे करून घेतो. आ गुरुबद्दल सांग तर म्हणजे मुलं तिथूनच सुरुवात करतात. की, आई ही आपली पहिली गुरु असते. तिनं सगळं आपल्याला बोटाला धरून चालायचं वगैरे शिकवलेलं असतं हा ना. हम्म, आणि आईच कसं असत आपल्या मुलाच्या आनंदासाठी ती म्हणजे स्वतःच्या पण आवडी निवडी बाजूला ठेवते. आणि मुलांवर निस्वार्थ प्रेम करते. तीच तर आई खरी असते, आपल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर आईला कसं साक्षात ईश्वराच रूपच मानलंय न.
हो हो.
आईसारखं दैवत नाहीच न दुसरं.
साऱ्या जगात आईसारखं दैवत नाहीये, हम्म.
आपण मदर्स डे वगैरे साजरा करतोच की आईच्या म्हणजे त्यागाच आईनं केलेल्या महान कार्याचं एक प्रतीक म्हणून.
हो.
हा आ. हे मुलांच्या सुखासाठी ती आयुष्यभर झटत राहते.
हो हो, तुमची आई काय करते शेती करते का?
आ हो माझी आई गृहिणीच आहे. आपण हा माझी आई खूप सगळ्यांपेक्षा जास्त म्हणजे माझ्यावरती माया करते असं तस तर आईला सगळी लेकरं सारखीच असतात, हा. तरी पण तेवढ्यात अजून जास्त मग थोडी जास्तीच माया करते. म्हणजे पहिल म्हणजे लेकरू असलेलं थोडं घरामध्ये पहिल्यांदा आल्यावर म्हणजे सगळ्यांचीच माया राहते ना.
हो.
त्याच्यामुळं, म्हणजे हा. हो ना, लाडात वाढलेले राहत. थोडस, आ शाळेत जात ताना वगैरे पण कधी स्वयंपाक ते नाही करून देणं झालं तरी आई मग माझी लव कर ऊटायची. अ मग स्वयंपाक ते करून द्यायचं टिफिन करून द्यायची म्हणजे. खूप हे करायची.
हूं हूं!
हा! तिला लवकर वेळेला नाही भेटलं, तरी माझ्यासाठी करूनच द्यायची. जे सगळ्यांसाठीच करते माझी आई खूप झटते सगळ्यांसाठीच सगळ्या. कस आता आई म्हणजे म्हणतात ना ईश्वरा च दुसर रूपच असते म्हणून.
हो हो माझी आई पण ती म्हणजे आम्ही जर गेलो ना तर एवढं बापरे. तिला असं होतं यांना काय देऊ आणि काय नाही, आम्ही राहतो तोपर्यंत हे आन ते आण म्हणजे म-मळ्यात जाऊन भाजीपाला घेऊन येईल घरात काय आहे. काही नाही निघाल तर दुधाच्या बाटल्या भरून देईल. म्हजे तू पण खरंच त्यांच्यासारखं प्रेम खरंच दुसरं कोणीच करू शकत नाही बरका कोणीच कोणी सारख आपल्याला जीव पण कोणी लावू शकत नाही. हूं ते म्हणजे निःस्वार्थ प्रेम करत असत्या आपल्यावर म्हणजे त्यांच्याकडे असं काही नस तं आता इला दिल्यानं कमी होईल. अस काही नसतं त्यांच्या मनात, अस त्यांना असं वाटतं की यांना काय द्यावा आणि काय नही. आम्ही निघालो तर बापरे हो अक्षरशः पिशव्या कमी पड ता एवढं काही काही भेटतं आम्हाला.
हो ना.
आणि म्हणजे इकडं निघून आलं का मी असं मनाला अशी चुरचूर लागून जा ती अजून राहायला पाहिजे होतं, राहायला पाहिजे होतं.
तिला किती दिवस जरी राहिलं तरी असं वाटत नाही. की म्हणजे एवढया दिवस राहिलेतं म्हणून हा. अजून एक दिवस रा-राहिली असती तर बरं झालं असत माझी आई पण तशीच करते.
हो आणि मुलांना आपल्या मुलांना बी खूप प्रेम करता.
हा!
पहिल्या पोरीच्या पोरावर त खरं जास्तच प्रेम राहतं.
हो ना बरोबर आहे.
हूं!
तुम्ही म्हणजे जास्त जणी बहिणी आहेत का? होय बर बर. ह आणि बहिणी पण तश्याच असतात ना
हो बहीण पण तशीच असते बरं का!
अ हा!
हूं!
तुम्ही तर असं सोबतच जात वगैरे असाल ना!
नही नही माझ्या बहिणीच लग्न आता झालं, पण ती पण आली ना तिला म्हणजे अक शरशा त्यां पिशव्या उचलत नव्हतं तरी एवढं बो जा घेऊन यायची बर का म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी रहायची प्र तेचं आम्हीं गेलो कां आम्हांला प्रत्येक गोष्ट आंता कसं आंता हे येणारं येणारं अवद्या बरं का? येणारं येणारं राहूंद्या बरं कां असं.
हो नां म्हणजे तुम्हीचं मोठ्यां आहेंत कां?
हो म्हणजे माझ्यां पेक्षा भाऊ मोठा आहे नंतर मी आहे.
होय अं म्हणजे तुम्हीं मधल्यां आहेंत म्हणायचं.
हो हो तुम्हीं किती बहिणी आहेतं
आम्हीं पणं दोघींचं आहेंतं. मीचं मोठीये हां नंतर दोन नंबरचा भाऊ आहे हां.
हम्मं. माझी आई म्हणजे त्यां काळांत सुद्धां माझी मम्मी आंठवी शिक शिकलेली आहे तिला सगळं वाचतां येतं बरं कां आपलं
होयं तेंव्हांच्या शाळां पणं आतांच्या शाळे पेक्षा चांगल्या होत्यां नां.
हो.
हां मं व्यवस्थित शिकवायचे आंताचे कायं सी बी एस सी इंग्लिश. एवढंच आहे.
हो मी तेंव्हांच्या काळांत आठवी शिकलेली होती. माझ्या मम्मीला म्हणजे इंग्लिश पणं वाचतां येतं त्यां काळांत शिकूंन सुद्धां माझ्या मम्मीला इंग्लिश
हां हां मगं तुमचां अभ्यास वगैरें तरं मम्मीच घेतं असलं तुमची.
हम्मं तिलां कसं कांम असायचं पणं कायं विचारलं तरं सांगायची ती. तेव्हां कसं आपल्याला आपलां अभ्यास घ्यांयची गरजं पणं पडतं नव्हती आपणं स्वंतः करायचो.
ट्युंशन वगैरें पणं नसायच्यां नां पहिल्या एवढ्यां जास्तीच्या आं आंता कसं के जी लां गेले लेकरु त्यांला ट्युशन वगैरें असं असं ते आपल्या वेळेसं तसं प्रमाणं कमीचं होतं.
हो हो.
आंता जसं तुम्हीं तुमच्या मुलींचा अभ्यास घेता छोटीचां.
आपल्याला इतक्या लवकरं शाळां पणं नव्हती तेव्हां हो तेव्हां आपल्याला इतक्यां लवकरं शाळां पणं नसायची.
नसांयची उशिरा शाळां पणं असांयच्या.
हो.
आपणं किती नंतर पहिलीला डायरेक्ट सहा वर्षाच जेव्हां पूर्ण व्हायचं तेव्हां आपणं शाळेेत
हो हो आंत
तसं आंता तीन वर्षाच होतं नाहींते लगेच शाळेत म्हणजे ते दुस त्यांला दोनचं वर्षाच राहतं तेव्हांपासून त्यांला ए कायं असतो बी कायं असतो तो माहितं असतो हो. आपल्याला पाचवी नंतर इंग्लिश आलं त्यांना आंता नर्सरीलांच हिन्दी वगैरें.
हो आम्हांले तरं पांचवीला होतं हिन्दी इंग्
तेचं नां मलां पणं पांचवीलां होतं हिन्दी इंग्लिश. आंता तरं बापरे त्यांना नर्सरी पासूंनचये त्यांना.
हो थोडं मोठ झालं की घरांतच चालूं होतं त्यांचं.
हो हो.
चालेल ताई बोलूंयांत मगं नंतर हो ठीकं आहे ठीकये.